हॅलो
हॅलो
काय काम करताय काय?
होय काम चालू हाईत.
जेवण झालं?
झालं की, तुमचं?
आमचं पण झालं की.
हा हा
काय चालू हाय बाकीचं मग?
बाकीच काय नाही जेवलो आता, तुमचं काय चाललय?
आमचं काय आमचं काय आता जेवायचं आणि झोपायचं.
काम नाहीत काय?
काम आता काय नाहीत.
हा हा, गावी आहे की कुठं बाहेर हाय?
गावीच आहे आता मे महिन्याची सुट्टी तुम्ही नाही
आम्ही पण गावीच आहे.
हा हा
मग मे महिन्याच्या सुट्टीत कुठं फिराय फिराय गेलाय की नाही?
फिराय जायचं आहे बाकी आहे फिरायला.
जायच आहे होय.
होय, तुम्ही फिरून आलाय काय?
नाही आमचं बी जायचंय अजून हम्म.
आंबे तेन आहेत का गावाकड गरमी?
आहे की आंबे पण आहेत गरमी पण आहे सगळंच आहे.
अ यात्रा वगैरे,
यांत्रा झाल्यां आमच्यां गांवची तुमच्यां
आमच्यां पणं झाल्यां
हां हां हां मंग कायं उन्हांळी कामं बिम झालीं
उन्हांळी झालीं कामं मगं सगळीं आंता
कायं कायं केलंय
हम्मं पापडी केले सांडगे केले बटाटे वेफर्स
हां हां हां रेसिपी सांगा कि जरां कशी करायची
कोणंते पाहिजे
पापडीची सांगा सालपापड्यां
सालपापड्यांय आपणं ते आम्हीं राशनचां तांदूळ घेतोय
हां हां
ते भिजतं घालायचं पांच सहा दिवसं
हां
पांच सहा दिवसं झाल्यांनंतर ते पाणी काढतं रहाचं दररोज
रोज पाणी चेंज करायचं त्यांच्यातलं हां हां हां
आणि पांच सहा दिवसं झालं की ते तांदूळ वाळवायचं उन्हांला
हां हां
एक दोन दिवसं वाळवायचं कडक आणि दळूंन आणायचं गिरणीवरं
हां हां हां
आणि घरी आणूंन करायचे पीठ केल्यानंतर त्यांच्यात थोडं पाणी टाकूंन करायचे पापड्यां
कश्या करायच्यां
अं भांड्यात पाणी ठेवायचं उकळांयसाठी शिजांय म्हणजे पापडी शिजांयसाठी हं
केवढं वाढणं लागतंय
थोडं मोठं घ्यायचं आपलं जेवणां चं तांट असतं त्यांच्यावर आपणं पापड्या करतोय नां
हां हां हां
मंग ते तांट बसेल असं भांडे घ्यायचं त्यांच्यात पाणी ओतायचं परंत पाणी ओतूंन ते उकळां ये पर्यंत थांबायचं
हां
उकाळां आल्यानंतर ते पिठां आपणं तयार केलेला असते नां पाणी टाकूंन घंट्ट थोडं
हां हां
मंग ते तांटावरं घालायचं आणि गोलगोल फिरवायचं थोडं पातळं हम्मं
मंग त्यां पिठांत कायं कायं टाकायचं
त्यांच्यांत जिरं तीळ मीठ
हां
कलंर टाकलेला तरी चालतो
हां हां हां
हम्मं त्यांच्यानंतर ते तांट भांड्यांवर ठेवायचं शिजतं शिजलं की लगेचं काढायचं
हां हां हां
आणि टाकाय
किती वेळ शिजवाय लागते
लगेच होते पाणी उकळ की लगेच होते पापड एक पाच सहा वाप दिली की होतय
ह्म हम्म हम्म हम्म
हम्म हम् तुम्ही कसं करताय
आम्ही पण तसच बनवतोय
ह हा तुम्ही केला नाही काय मग
आम्ही ह्या वर्षी नाही केल्या मागच्या वर्षी बनवलेलेच आहेत आमच्याकडं त्यामुळे या वर्षी नाही बनवलं म्हटलं बघूया तुमची रेसिपी कशी आहे
हा हा हा तुमच्याकडे काही सालपापडे म्हणतात काय
सालपापड्या म्हणतात वाफेचे पापड पण म्हणतात
हा हा
तुमच्या कड काय म्हणत्यात पापड्या
आमच्या इकडें पापड्याच म्हणतात
हा हा
हा ह
किती केलाय किती किलोच्या
किती किलोच्या अस नाही ते आडीश्री आडीश्रीचा तीन अडिच केेले गावाकडे ते आडीश्री आणि पाहिलीच ते करतात
हा हां मग त्या वर्षभर पूरत्यात
हो पुरत्यात अजून शेवतीन असते की
शेव पण करताय का हा हा हा तेची कशी रेसिपी
त्याची रेसिपी त्याला पण ते पीठ उकडून घ्यायला लागते
अ म्हणजे पिठाच्या ह्याच्यानुसार मोजून पाणी घेऊन गरगटायचं असेल
हो त्याचं प्रमाण काय असतं ते आम्ही काही करत नाही सासू आमची करते
हा हा हा
हा
ते तुम्ही शेव पण केलाय काय
बाकि आणि
बाकी काय नाही शेव पण बनवला काय तुम्ही
होय बनवलाय
हा मग ते वर्षभर पुरतय
हो वर्षभर पुरतय कि ते
हा हा हा
हा
बरं आहे पावसाळ्यात खायला
हो पावसाळ्यात थंडीच्या दिवसात जरा काहीतरी तेलकट काय झालं रे
आम्हाला पण पाठवा थोडे पापड शेव हम्म
हम
आम्हाला पण पाठवा मग आम्ही पण पाठवतो आमच्याकडचे तुम्हाला टेस्ट करायला.
चालतंय की हो.
करताय का
अजून काय भेटते तुमच्याकडे?
आमच्याकडे आंबे आहेत, काजू आहे, फनस आहे.
अ आंब तेवढे पाठवून द्या म आम्हाला.
आंबे पाहिजे?
होय, आता सीझन आहे ना आंब्यांचा. कसले भेटता तुमच्या कड?
पाहिजे तसले भेटतात.
कलमी
कलमी, हापुस, रायवाळ
हम्म, पाठवा आम्हाला थोडं पार्सल मग.
बर, बर पाठूया, पाठूया.
ह अजुन करवंद तेन काय?
करवंद आहेत.
हम्म. हम्म, हम्म, हम्म, हम्म. तुमचं छोट बाळ आहे काय?
होय, छोट बाळ आहे आमचं.
बाळ आहे तुमच?
होय, छोट बाळ आहे घरी.
हा हा. त्या हॅलो.
तुमच्या घरी कोण, कोण असे? नाही, नाही नाही अ ते मी काय म्हणत होते.
ह
तुम्ही ते ह्या ची रेसिपी कशी बनवली सांडग्याची?
सांडग्याची होय. त्याला ते सगळे मिक्स डाळ घेतात.
हा, हा, हं.
ते कोण? ते वेगवेगळ्या डाळी घेतात. काय बोला प्र
तुमच्या घरी पण भ